हॅलो हा तेच काय करताय
काय नाही पिश्वास होते मी
अच्छा म्हणजे ह हा म्हणजे कशी शिवत
ते शंभर रुपये शेकडा म्हणजे शंभर हो
हा हा अ म्हणजे केवढ्या सा इ्छ आहेत पिशव्या
ते नाही साईडच्या बंद बंद लावायचे आणि साईड शिलाई मारायची एवढेच काय तेवढं काय नसते ते
जास्तीच
ओके मग तरी मग दिवसातून किती पूर्ण करताय तुम्ही
अ शंभर दीडशे होतात की
ओके एका हच्यासाठी किती वेळ लागतं मग
एवढं दोन तीन मिनिटं
हो हो म्हणजे दिवसाला एक दोन अडीच तास बसलं तरी होऊन जात
होम
हम् हम्
हो घरीपसून काय मुलींना सोडायचंय आणायचं चायना त्यात नाही दुपारच जरा वेळ मिल तर शिवायच बाहेर जाण्यास एवढं हे नाही ना मुली लह
ते
त्यांचे पण बघायला लागते
हो ते बरं वाटतं मग कुठे तुम्हाला ते सप्लाय करतात का स्वतःहूनच
नाही नाही स्वतःहून आम्ही घेऊन जवळ आहे ना एकक
ओके हा हा कु कुठल्या गावाला नेमका
इचाल करण घ कोरोचीण नाही तर सिटी सोडून फोड खेडेगाव बोरोची
हा हा माहिती आहे कररोपची
हो हा हा तिथेच आहे तथे सगळ माारग
होय पूर्ण इचलकरंजीला सगळं मागाचच आहे ना त्यामुळं आणि सिटीजवळ असलं की थोडंफार असं कामाला इन्कमला वगैरे पण चांगलं येते
हम्म
हम्म आणि काय नाही आमच्या इकड कस ते थोडस हे येत आहे काय म्हणतात ते बाहेरच्या साईड ला आहे ना गाव तर मग एवढ्या आम्हाला काही अपॉर्च्युनिटीज भेटत आहेत म्हणजे असं काही व्यवसाय वगैरे करायचं झालं तर
तिकड माग नाही का
नाही नाही इकडे माग नाहीय आहेत
इचलकरण नाही हे सगळंण
हा होय आणि एरिया पण तो इचल कर म्हणजे येतोय ना कोर
होय, करंजी तारदाा सगकळे आहेत.
होय खोतवाडी वगैर तसे
हम्म काय करायलाय नि,
काय नाही बसले तेच टास्क कमप्लीट करायच चाललंय. अजून तुमचे पूर्ण सगळेच झालेत ना पण तीस कॉल झाले नाहीतसं काहीतरी बोलत तुम्ही.
माझे झाले नाही तीन कॉल झाले आहेत पण दाखवत आहे ते. ग हच्यावर टास्क वर कमप्लीट झालंय म्हणून दाखवा लागले मग ते मला कॉल दुसऱ्यांना लागत पण नाहीये म्हणताना मी तेे काय सोडूनच दिले ते काही,
ह ह ते आता माझे दोन दोन टास्क म हे झिरो झिरो ला सबमिट झाले.
हा हा.
हम्म.
ह ते पूर्ण दहा मिनिटे झाल्याच नं तरी झीरो
नाही ऍक्च्युली मी ते कॉल लागलाच नव्हता तो आणि मी सबमिट पण केला नव्हता पण ते कसं काय काय माहिती विदाऊट म्हणजे कॉल न लागतात झिरो झिरो सबमिट झाले.
अ तस होतय ते आटो्मेटिक होतय च ते.
हम्म हम् मग आता त्याच्यासाठी काही सोल्युशन नाही काय.
हो तेनी ग्रुप वर टाकलाय ना आता तुम्ही आज काय रिप्लाय देत नाही त्यांनी आज टी असते ना त्यांना.
हम् हम् हम.
उद्या देतील बघा रिप्लाय तुम्हाला काय करायचं ते सांगतात तेणी.
ह हा.
हम
तेच.
हम्
बघावं लागेल मग आता उद्यात काय झालंय,
होय-होय, काय तर नेटवर्क प्रॉब्लेम हाय काय तर असले तरी होतय ते.
हो.
हम मग काय चाय पिला.
हो शम. चाल होता मग आता चाललंय आंबोळी करायचं.
ह
हम्म घरी मम्मी पप्पा. असतय भाऊ आहे तो खर याला जॉब भती असतो.
हम हम.
तर मग,
इकडे काय असे हे नाही का काही. अ गारमेंट वगैरे काय. तिकडं असं व्यवसायाच काही नाहीये का तुमच्याकडे.
तेवढेच गार्मेंट वगैरे आहेत पण ते गार्मेंटमध्येध्ये ते शिवायला जातात बायका.
हो.
ह.
चला थँक्यू.
हो.
बाकी मग.
काय नाही आहे बरब घरचे काम.
म तेच.
हम् पाऊस काय नाही आता.
आता पाऊस नाहीये न्हवे.
हम्म.
पाऊस काय अजून पूर्ण पावसाळा वाटतच नाही आहे वातावरण बघून तरी. हो मध्ये त्यानंतर मग काहीच नाहीये ना.
होय. फिरायला वगैरे गेलता की नाही.
अ नाही कुठे मुरुड जंजिराला गेलो होतो. त्यानंतर मग काय कुठे गेलो नाही जास्त एवढं. आत्ता उन्हाळात हम्म बाकी मग.
काय नाही तिथ काय आणि मिस्टर काय करतात.
अ इंजिनियर आहे.
ह हा.
हा.
अ्
तेच बाकी म.
काय नाही ह आज काय सुट्टी हे तुमचं काय करतंय काम सगळं
काय बोलला?
पप्पांचे पण काय ब
हो शेती आहे, शेती करतात पप्पा.
हा शेती आहे का का, काय केलाय मग शेतात?
शेतात हेच की ऊस
हम्म हम्.
ऊसचं, हो नदी आहे की आमच्याकडे दुध गंगा आमची
हम्म हम.
हम्म मग कसं शेत शेत म्हणजे आधी आम्ही हे करायचो पालेभाजी वगैरे शेतामध्ये आता नाही, आता बंद केलं ते आता फक्त ऊसच असतय शेतामध्ये.
हो ते पालेभाज्यांच लय काम असतय.
हो पालेभाज्याला कसं खूप जास्त अ म्हणजे डेली खूप जास्त हे काम होते
हो ते सारखं व्यवस्था लय लागते
काय आणि?
जास्त व्यवस्था लागते म्ह
हो जास्त व्यवस्था लागतंय आणि कसं कंपल्सरी अंस
भरपूर कामं असत ऊसाचं काय काम नसतय सोडा.
होय त्यामुळे ऊस आहे ऊसाच कसं मग वर्षातून एकदा येतंय
होय
हम्म तसं फायदा आहे पालेभाज्यांमध्ये पण ते कसं
ते करणार पाहिजे घरी भरपूर जण लागतात. ह हो. आता कामगारांना क लावलं तर कामगारांना पैसे द्यायचे निबड म्हे आपल्याला स्वतःला किती राहणार आहे.
हो.
ह.
आणि काय चालला.
आणि का नाही निवांत तुमचे मिस्टर काय करतात मग
इकडे मागच मागातच.
हा हा. त्या साईड ला म्हणजे मोस्टली सगळेच लोक असं तिकडच म्हणजे मागावर ते काम कर.
हो माग इथ दुसरं काय नाही. मग भरपूर शिकला असल तर मग तेवढच जॉब ला वगैरे चालते. मतळ मा वतारणार हच् सर.
ते अच्छा. आता हे जर पहिले पाच टास्क पूर्ण झाले की कि मग परत पुढचे किती येतात.
तीस तीस टाक तीस कॉल झाले पाहिजे.
हा तीस झाले पाहिजे पण हे. आता प म्हणजे माझे पहिले पाच पूर्ण होतील ना तर मग परत आणि पाच अशे येणार का मला
अ नाही येणार नाहीय तुम्हीच करावाय दुसऱ्यांना आणि दुसऱ्या व्यक्तीला पास करायचां.
हा हा.
अच्छा आता तुम्ही मला त पाच वेळा केला ना.
हम.
तिला पाच वेळा करायची असे तीस कॉल करायची. मग ते तुमचा टास्क कंप्लीट झाला म्हनायचा.
हा हा मम्मी बघ. म्हणजे एकाच व्यक्तीला पाच पाच कॉल करायचे असे.
हा पाच पाच.
हम्म हम्म.
आता मला दोन वेळा केला अजून तीनवेळा केला की मग पाच कॉल एक कॉल झाला बोलण पाच कॉलचा
ओके मम ममी काय केले माहित का म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्येच आधी एकांसोबत बोलले आणि आता हे तुमचे दोन कॉल्स होते.
तस नाही धरायचं. हे का आता दुसऱ्यांद त्यांना लावलं तरी चालतंय. म्हणजे त्यांना पाच व्हायला पाहिजे. परत आणि आता मला दोन वेळा लावला परत तुम्ही तीन वेळा लावला की पाच वेळा झाले.
ओके म्हणजे हा म्हणजे एका फक्त याला नंबरला पाच वेळा केलं.
हा पाच वेळा करायच्या म्हणजे दोघांच मिळून धरायचं नाहीय तेे
माझं तस झालंय दोघांचे मिळून पाच झाले परत म्हणजे मी ज्यांच्यासोबत पहिला कॉल केला होता ना त्यांचे टास्कच पूर्ण झाले सगळे.
हा हा.
हो.
असे बर बघा आणि परत लावा चालते.
हम्म करते घ्या थँंक यू ह हो हो चालेल ठेऊ का हो हो चालेल.
हा.